हो हा बोल की फोन केलेलास काय
होय केलेला ते विचाराला कुठंच परवा केलेला ना की, कुठं जायचं म्हणून एक दिवस कुठला स्पॉट तुझा. जाऊन आलेलीस.
हा- हा -हा -हा - हा अ आहेत तसा एक अगदी जवळच कळंब्यात आहे. नरकेवाडी म्हणून.
हू
हो पण ह त्याच असं सकाळी नऊ ते चार असं एक पॅकेज असत. तुम्ही किती जण आहेत तरी त्याला जरा जास्त हा- हा -हा चाल मग ते कसं आहे मांसाहारी आणि शाकाारी असे दोन प्रकार आहेत शाकाहारीला साडेसहाशे रु आणि मांसाहारीला साडेसातशे रुपे एका माणसाला असंय.
काय काय येते का इव्हेंट्स गेम वगैरे पण आहेत, काय खेळायला.
होय होय पहिल्यांदा त्यामध्ये गेल्यावर नाश्ता मिळणार. मिसळ वगैरे मिसळ चहा. गेल्या गेला त्यांचं खरं ते लिमिट आहे, नाशत्याचं. दहा साडे दहापर्यंत सकाळी.
हम्
तोपर्यंत नाश्ता मिळते आणि गेम्स पण आहेत. त्यामध्ये भरपूर म्हणजे. अ एक तर असं बैलगाडी सवारी आहे. हम्म मुलांना ना हे हे करायचं जगासाठी आणि रस खेच एक आहे. फुटबॉल एक आहे. तुम्हाला मग गाण्याची आवड असेल तर करा ओके. सिस्टम पण होय होय. त्यांच तिथं आहे, कार ओके वगैरे ते लावून देतात.
चांगलं हाय ग म.
हो त्यांं नतर स्विमिंग टँक पण आहे, रेन डान्स पण आहे.
हम् हम् हम्.
त्या मधेच. दुपारी जेवण पण फुल येणार एकदम. होय होय सगळं अनलिमिट. आणि तिथ म्हणजे चीकु कुची बाग आहे तिथ म त्या बागेतच मंजे बाहेर जागा अशी मोठी असल्यामुळे तिथ तुम्हाला संगीत खुर्ची खेळण्यासाठी सुद्धा. ते अरेंज करून देतात हा अरेंज करून देतात.
वनडे साठी आहे, का असं स्टे साठी पण.
दोन्ही पण आहे, हा म्हणजे वन डे साठी असो. स्टेजर म्हणजे. हजार दोन हजार वगैरे रूमच भाडं आहे. किंवा स्टेन नसेल आणि ता पुरती बाहेरून कोण येणारे लोक असतील तर त्यांच्यासाठी फ्रेश होण्यासाठी सुद्धा. ते दुपारी पण अवेलेबल करून देतात त्याचे चार्जेस थोडे वेगळे पडतात.
हा हा हा.
पण चांगला आहे एकदम तिथं गेट टुगेर दर वगेर आमचं कसं गेट टुगेदर होतं ना शाळेच त्यामुळे आम्ही तरी वीस- पंचवीस ती वगैरे होतो, त्यामुळे आम्हाला ते कमी ह्याच्यात चांगलं झालं.
हम्म सम झा
हो फॅमिली आणि गेट टुगेदर दोन्ही सुद्धा फंक्शन तिथं हे करतात ते करून देतात
ओके
चांगलंय बघूया तुम्ही अ
होय बघूतो मग कसं काय का
हा त्याचा मग फोन नंबर वगैरे पाहिज असेल तर मी पाठवते, होय. आणि जवळ पण आहे.
हो तेच का बरोबर आहे
म्हणजे प्रवास खर्च पण तेवढा कमी होईल आणि प्रवा वेळ वाचतोय आणि आणि निसर्ग पण जे इथल्या इथं निसर्गाच हे सुद्धा अनुभव घ्यायला सुद्धा चांगला आहे एकदम. होय होय एकदम चांगला आहे. तिथं फोटोशूट करायला सुद्धा भरपूर चांगलं म्हणजे नैसर्गिक हे आहे
क व्ह्यू ते चांगला आहे सगळं
व्यु एकदम चांगला आहे त्यामुळे काय हरकत नाही फक्त पहिल्यांदा जरा त्यांना फोन करून कल्पना द्यावी लागते किती लोक गहेक आणि तारीख
चालतय ठीक आहे मग फोन नंबर पाठवून ठेवा मी बघतो
हा बेत
तोक
चालेल चालेल. चांगलंच आहे बघा हा जवळच्या जवळ हा चालेल चालेल काय लागलं तर सांग हा ह चालतय ठीक आहे.
रीकाम आहे